हा हा येतोना आवाज.
हो हो येतोय बोला ह झाले का. सग
हम्म काय म्हणताय काय हो. सकाळची काम झाली देवपूजा वगैरे झाली आज गुरुपौर्णिम निमि तर असं मंदिरात वगैरे जाऊन आलो.
हो हो हम्म.
हम्म.
मंग स्वयंपाक झाला.
स्वयंपाकच चाललाय आता अजून कपडे बाकी आहेत मुलींना शाळेत पाठवलं. आणि आता बाकीची घरातली काम आवरायची.
हम्म बर.
तर पाऊस तुमच्याकडे.
हो खूप वातावरण झालंय आभाळा आलेय खूप आता पाऊस येणार आहे जोरात. तिकडे आहे का पाऊस.
हम्म इकडं पण येतय म मधे येतय परत उगतंय ऊन पडतंय.
हा हा.
असं चालू हाय हम्म.
हा बर. हो आताच स्वयंपाक झाला माझा. हम्म नाश्टा केला तुमचा नाश्टा झाला का. आज राजस्थानी गट्ट्याची भाजी केली. अच्छा हा आम्ही इकड थुर्ली म्हणतात आपल्या इकडे लापसी म्हणतात म्हणजे. तर इंदोरमध्ये त्याला थुर्ली म्हणतात ना. त्याशी केली होती नाश्टयाला. असं घोवाच्या गव्हाचं गव्हाचं. नाही नाही गव्हाच्या आपल्या भरडच. हा गव्हाच्या हा ते राहतं ना मोठ मोठ लापसी आपण तिकडे म्हणतो. तस त्याची फिक्की केली नाश्त्याला. आणि स्वयंपाकामध्ये राजस्थानची फेमस आहे गट्ट्याची सब्जी. ती केली चपाती केली. भात केला हम्म तुम्ही काय करताय स्वयंपाकात.
आता मी बटाट्याची भाजी करणार आहे आणि भा करी करणारे ज्वारीची भात लावलाय.
हम्म. हम्म. बर.
ते स्वयंपाक आवरल्यावर. कपडे वगैरे आवरायचे दुपारपर्यंत ते उरकते तोपर्यंत पोरी यायचा टाइम होतो.
हो बरोबर मुलं आल्यानंतर काही काम सुचत नाही मुलं नाही. तोपर्यंतच करू घ्यायला लागतात पटपट.
तरच आजकाल तर साफसफाई पण काढली आता सण येत आहेत ना गणपती वगैरे येतील. हम्म.
हो.
घराची हा घराची साफसफाई पण काढली गणपती असतो ना आमच्या घरी.
हो हो आमच्या घरी पण दहा दिवस असतो तुमच्या घरी
हो दहा दिवसांचाच असतो आनंद चतुर्दशीला जातो.
हो आणि गौराई असतात का?
हो हो ग
हो का हो आमच्या इथं पण असतात. पण असं म्हण श्रावण महिन्यात पहिला सण म्हणजे खर तर आता पहिला नागपंचमी.
नागपंचमी हो. तस तर आम्ही महाराष्ट्र आणि बेंदूर पासून आमच सुरुवात होती. म्हणजे म्हणतात मुळाचा सण हा म्हणजे पहिला सण तोच येतो त्याच्यानंतर मग
तोच श्रावण हो बरोबर हम्म.
श्रावणामध्ये पण भरपूर सण येतात गोकुळाष्टमी वगैरे ते सगळं म्हणजे आमच्यात सेलिब्रेट करतात बऱ्यापैकी हो हो हो.
हम्म. आणि तुम्ही नागपंचमीला जातात का कुठे? वारुळाच्या पायापळ वगैरे पडायला.
जायचो आम्ही आधी पण आता कसं कोण जोडीला पण नसतं त्याच्यामुळ नाहीच आणि जवळपास कुठे वारूळ पण नाही त्याच्यामुळं वारूळाला जायचो आधी आम्ही दूध वगैरे घेऊन नैवेद्य पुरणपोळीचा
हो पुरणपोळी स्वयंप
अ हा हो हो. पण आता कसं जोडीला पण कोण नाही आणि ईथ सगळी इथ म्हणजे पूर्ण आमचा जो एरिया आहे. डेव्हलपिंग चालय म्हणजे जिकडं तिकड सगळं ते वारूळ पहिली जुनी होती ती पाडून बिल्डिंगाच उभ्या राहतात.
हम्म.
त्याच्यामुळे आता वारुळ पण नाही येत हा म मंदिरात वगैरे जातोय एखाद्या म आपलं स्वामींच्याच मंदिरात शक्यतो दर्शन घेऊन यायचं वेळ भेटला तर.
हम्म हम्म आमच्या इथे नागपंचमी च्या आधी आठ दिवस येत का नाही सगळ्या बाईका अशे अ अ ए म्हणजे एक पुढचा रोड आहे आमच्या इथं त रोड मो ठा आहे म्हणजे सगळ्या बायका रात्रीच्या स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर जमतात आणि रात्री दोन-दोन, तीन-तीन वाजेपर्यंत खेळ खेळत बसतात फुगड्या म्हणा झोके म्हणा असा आठ दिवस हो. सगळे खेळ म्हणजे विषामृतमना असे सगळे बायका येत ना खेळतात. आठ दिवस आधी नागपंचमीच्या नंतर सक्रूबा पुजतात त्या नागपंचमी आदले दिवशी भावाचं उपवास करतात नागपंचमीच जे छान-छान तयार होऊन मग जातात वारूळ्याला पूजा करायला झोके खेळायला. हम्म पण हे आधी आठ दिवस चालूच असतं हा.
हम्म हम्म गावाकडे आम्ही खूप खेळलोय लहान असताना आता जसं मोठ ठं झालोय तसं नाही होत जान पण आधी खूप गगेलोय खेळलोय खूप आम्ही.
हा हा.
हे सगळं आणि अ छोट्या-छोट्या होतं तरी साड्या वगैरे घालायचो. आले अ पूर्ण हा दिवसभर हो हो. दिवसभर जिम्मा फुगड्या आता कोण जास्त खेळत पण नाही. जे ते मोबाईल वर बिझी झालंय आता.
हो हा खेळ हे काय राहिलेच नाही. पहिले सगळे मोबाईलच घेऊन बसतात हो.
हो हो मुलांना तर माहिती पण नाही आजकाल सांगितलं तर त्यांना हसायला येतं. हो हो.
हो. पहिले खेळ खेळाले ना आता मुलं त्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम होणार नाही किंवा चष्मा लागणार नाही पहिले खेळ मुलं खेळतच नाही तर आले की मोबाईल पाहिजे किंवा टीव्ही पाहिजे हम्म.
तेच चालू आहे बसून बसूनच दिवस जातो त्यांचा अख्खा.
हो आपल्या वेळेस मोबाईल सोर नव्हतं हम्म हम्म.
हो मोबाईल मन जे अ कॉइन बॉक्स किंवा म एखाद्याच्या घरात लँडलाईन राहाय
लॅनलाईन हो त्याच्यावरूनच कुणाला फोन करायचं असलं
त्याच्यावरच करायचा आणि शक्यतो इनकमिंग चालू असायची ऑडकॉलिंग बंदच राहायची.
बंदायचं राहायचं हो आणि आ ता इंटरनेट मुळं मुलं एवढे वेळे झाल्यात.
खूप वेळे पण आणि स्मार्ट पण झालेत खूप. हम्म.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
हो हो हो खेळच झालाय त्यांचा एक प्रकारचा तो आता आणि हो आणि हो परत अगदी जन्मल्यापासनं सवया लागताय त्यांना फोनच्या. त्याच्याशिवाय खायला नको, प्यायला नको. दाखव मोबाईल, मग तेच त्यांना आपणच कुठतरी सवय लावल्या ती.
असो आपलंच थोडं कुठं तरी चुकलं असं म्हणायचं.
तेच ना कारण काम आवरत नाहीत तर द्या छोट्या पोराच्या हातात मोबाईल आता तो सोडत नाही मोबाईल.
हो.
हम्म. तसंच झालंय आणि म्हाताऱ्यांपासनन तरण्यापर्यंत सगळ्यांना मोबाईलच वेड लागलंय.
सगळ्यांना हो बरोबर आहे.
हा. मोबाईलशिवाय कोणाचं काय हेच होईना झालंय पुढचं सरकं ना झालंय काम.
नाही. पहिल्यांदा बसून सगळे साफ शेडी खेळायचे, लुडो खेळायचे ते चिंचुक्याचं कुठलं की
खेळ काचा कवड्या खेळायचे. अ अ परत जव ते म्हणजे शरीराचं पूर्ण म्हणजे एक्सरसाईज व्हायची हो हो.
लगोरी ल
गप्पा किती मारायचे. बसून सगळ्या दुनियाभरच्या गप्पा व्हायच्या. नाहीच नाहीच राहिलं आणि जवळ शेजारच्या घरात जरी बोलायचं म्हणलं, तरी फोन शिवाय बोलणात पोरं.
बोलत नाहीत बरोबर फोन लावून.
कोणाकडं घरी जायला हि नको, यायला नको, कुठं बसाय नको, उठाय नको काय.
हम्म.
मोबाईलमुळं म्हणजे म्हणतो आपण पण दुनिया जवळ आली नाही, उल ती लांबच गेली. लोकं मॅसेजवर एखाद्याच हालचाल विचारतात बरं आहे का वगैरे. म्हणजे इतकं हे झालंय, फोन सुद्धा करायचं ते म्हणजे कोणाला हे नाही राहत की एखाद्याला फोन करावा. पहिले लोक भेटायला यायची कोणी आजारी असलं, काय असं नाही तर एवढा लांबून प्रवास करून
आता फोनवर विचारलं की झालं.
झालं. ते पण आपलं हे करतात नुसतं विचारायचं म्हणून एक
हा.
स्कूलमधला सुद्धा अभ्यास सगळा फोनवरच यायला लागलायं आज.
फोनवरच ते लॉकडाऊनमुळं जास्त सवय लागली ना मुलांना. लॉकडाऊनमध्ये फोनचा सगळं ऑनलाईन अभ्यास त्यामुळे मुला जास्त सवय लागली. हो आणि लाॅकडाउनमध्ये तरी काय करायचं अक्षरशः मुलं गपचुप खेळत बसायचे आणि आई वडीलच फोन अटेंड करायचे.
अटेंड करायचे आणि त्यांच सगळा अभ्यास करायचे. पण तेव्हापासन पोरांना जास्त सवय झाली.
सवय झाली हो कारण. एज्युकेशन सगळं घरात म्हट घरात बसून आणि एज्युकेशन होत नाय.
होतच नाही बाहेरच्या ऍक्टिव्हटीज आस स्कूल मधल्या ते त्यांना समजल्यात नाही दोन वर्ष त्यातच गेली.
हम्म त्यामुळस जास्त.
तेच फोन आता तर त्यांच्या हातातन फोन सुटणे तर शक्यच नाही नाहीतर. अकरावी बारावी आपण पण केलं कॉलेज, काय आपल्याकडे मोबाईल थोडीच होते.
नाही बरोबर.
पण आता पोरा अकरावीत गेली की मोबाईल शिवाय कॉलेजला जायला नको म्हणताय.
हो. रच नव्हती लग्न झाल्यावर आम्हाला तर भेटलंय भावानी पहिल्यांदा रक्षाबंधन ला, भेट केला मोबाईल लग्न झाल्यावर आधी तर नाहीच.
माझ पण लग्न झाल्यावरच मला मिश्रांनी घेऊन दिला नाही तर त्याच्या आधी फोन म्हणजे किती विशेष गोष्ट होती.
होती हो.
कौतुक वाटायचं फोन आला, त्याच्यावर बोलायचं म्हणलं तरी खूप विशेष वाटायचं.
वाटायचं
आता तस काय नाही आता फोन हातातच आहेत प्रत्येकाच्या.
हो मग काय. हम्म. हम्म. बाकी काही नाही निवांत. चला तुमचा दिवस शुभ जावो तुमच्या बर बोलून छान वाटलं. हम्म, हो चला ठेऊ का? हो.